हॅलो! हा. आणि काय चाललय तुमचं?
काही नाहीस चालय निवांत मुलांचा अभ्यास घ्यायचा.
हा. आणि काय काय?
काय तला
आहे थोडं शांत वातावरण आहे आता पाऊस कमी झालाय आज पाऊस नव्हता जास्त.
हा.
तुमच्या तिकडे कसं आहे वातावरण?
आमच्याकडं पण आज पाऊस नाहीच आला.
हम्म हम्म.
हम्म, कोरडं वातावरण आहे.
हम्म.
गरम व्हायला लागल होत सकाळपासून.
हा.
पण आता जरा शांत आहे.
आता गरम होतय का थंड होतय?
आता नॉर्मल आहे.
नॉर्मल आहे का? हम्म. जास्त थंड पण नाहीये.
जास्त हे पण आहे ह म्हणून जरा सॉफ्ट जेवण बनवायचं म्हणते.
हा साॅफ्
वरण, वरण भात, ‌बटाट्याची भाजी, चपाती.
हम्म हम्म.
आणि आज गुरुवार असल्यामुळे ना आम्ही पिवळं काहीतरी बनवतो.
हम्म हम्म हम्म, ‌दर गुरुवारी
बट, हो एक तर बटाट्याची भाजी तर किंवा वरण नंतर.
काय विशेष गुरुवारी? हां हां.
असच बनवतो?
हम्म.
आणि काय मग फिरायला वगैरे कुठं गेलता की नाही?
पावसामुळे आम्ही फिरायला
गेलासनाय व्हय?
हम्म. हम्म.
आता बघूया आम्हाला कधी जायला मिळतं.
हम्म. काय आहे मम्मा हे.
आमची तर खूप जागी फिरायची इच्छा राहिली अजून.
माझी एकच खूप मोठी इच्छा आहे. कुलू मनाली फिरायचं.
हो का? कुलु मनालीला असं काय ए वैशिष्ट्य?
कुलू मनालीला ना? अम् हे. अं. ट्युलिप गार्डन आहे. ट्युलिप गार्डन म्हणून आहे. तिथं ना फुलांचा बगीचा आहेत सगळा.
मग इथ तुम्हाला कास पठार माहित असेलच ना?
होय. पण ते, त्या प्रकारची फुलं नसतात ना? कास पठारवर कशी? रानमाळावरची फुलं असतात. आणि- ट्युलिप गार्डन कस तयार केलेलं आहे ना माणसानी?
हां. हां. हां.
हव्या त्या कलरमध्ये. हव्या त्या आकारामध्ये. हवी तशी फुलं.
हम्म. हम.
असं तयार केलेलं ट्युलिप गार्डन आहे ते. आणि- ते तुम्हाला एक फिल्म आलेली माहिती आहे का?
कोणती ओ?
ती फिल्म काय माहिती नाही. पण ते एका फिल्ममध्ये त्या गार्डनच शूटिंग आहे. हो. ती- ती बघितल्यापासन मला ती गार्डन बघायची इच्छा झालीया. मग ती त्यावर मी- खूप. खूप रिसर्च केला. ती गार्डन कुठे आहे? ती बाग कुठ आहे? कुठली आहे? तिथपर्यंत जायला किती खर्च येईल? तिथं राहायचं कुठं? आपल्यासारखे माणसं भेटतील का तिथ? थ. हा सगळा रिसर्च- केला मी. म्हणूनच निर्णय घेतला की एकदा ना एकदा तरी आपण- कुल्लू मनाली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर- इकड जाऊन यायचच. हां.
देव करो तुमची लवकर प्रार्थना आणि इच्छा पूर्ण होवो.
हां. आणि हिमाचल प्रदेशला ना? सफरचंद बघायचय मला. सफरचंदाची बाग.
आपल्या इकडले लागू शकत नाही का सफरचंद?
लागू शकतात ना? पण त्या त्या वेळे- तिकडे खूप प्रमाणात बागा आहेत ना? आपल्याकडे अजून आत्ता सुरुवात होतीये.
हम्. ह
म्हणून मला बघायचेत ते. आणि लहानपणी असताना ना- टी व्ही वरती एक ऍड येत होती.
हां.
त्या ऍड मध्ये, ती ऍड होती दातांच्या- मंजनाची दंत मंजनाची याड होती.
हा हा.
आणि त्या दंत मंजनामध्ये ना एक मुलगी अस ते सफरचंदाचा घड हातात धरते झाडाला जाऊन. आणि ते सपरचंद असं दातांना तुटते ते बघितल्यापासून मला ते सपरचंद झाड आणि सफरचंद बाग बघायचय.
हो का?
हा म्हण मला ते तेव्हापासून माझ्या मनात रुजलेलं हे. ते त बघून यायचं म्हणजे यायचं आणि ते ट्युलप गार्डन आणि सफरचंदा ची बाग आणि ते अ असं झेलम नदीवररती एक ते हे आहे म्हणजे त्याला काय तरी म्हणतात माझ्या लक्षात ये हम् ते कायतर म्हणतायत त्याला
तुम्ही आता तिथे गेल्यानंतर मग ती प्रोसेस करणार का? तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही ते प्रोसेस करणार का?
हा रीलल्स काढू शक ते ना मी थोड्या कावा थोड्याफार काढू शकते रिस हम्म.
ते संपरचंद हातामध्ये घेऊन खाऊनं वगैरे का तसं?
अ हा सफरचंदासोबत उभारणार मी झाडासोबत.
हो का?
हम्म.
किंवा झाडाचा एकट्या एका झाडाचा अस जाऊन फोटो काढणार.
हम्म.
इच्छाशक्ती तुमची प्रबळ आहे बरं का.
हा आणि ते प्रत्यक्ष बघण्या जवढ फोटो बघण्यापेक्षा प्रत्यक्ष बघण्यात जो आनंद असतो तो अनुभवायचा आहे ना मला.
हो.
हम्म फोटोच काय लहान मुलगा सुद्धा बघू शकतो ए फॉर ए बर हे हम्म पण मला ते प्रत्यक्षात बघायचं आहे ना. आणि तिकड असं बर्फ असतो स गळा आणि थंडीचं वातावरण असत.
हम्म हम्म.
किती छान वातावरण असते ते आणि सगळं नॅचरल नॅचरल हवा नॅचरल पाणी.
हम्म.
हम्म त्यामुळे माणसांचा विचार सुद्धा जरा नॅचरल होतील ना तिकडे गेल्यावर.
हो हो निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरल्यामुळं.
हा हा.
हम्म. या की
तेव्हा येते मला.
हो का हो ठीक आहे, ठीक आहे, बघा हा.
तिथ, तिथ पर्यंत जे, जे लागेल रस्त्यावर जाताना म्हणजे गाव असो, खेड असो नदी असो, मंदिर असो काही असो मी ते प्रत्य ते माझ्या माइंडमध्ये नोट करून ठेवते.
हो का.
हम्म. हा जातानी या रूट वरती आपल्याला आज काय, काय लागलं ह्या बाजूला काय होत. हा आता त्या बाजूच राहून गेले ना ते परत येताना ह्या बाजूला काय राहिले ते.
हो का मग तुम्हाला नोटबुकची काही गरज नाही. य ह
हा.
काही माणसांना कशी सवय असते नोटबुक घेऊन जायचं.
हा ते ह्याना गरज असते म्हणजे छायाचित्रकार प्रेमी असतात किंवा पर्यटन प्रेमी असतात. त्यांच्यासाठी ते असते नोटबुक, कॅमेरा पाण्याची बॉटल, स्केच, ड्रॉइंग
हम्म, हम्म.
हे त्यांच्यासाठी असते पण मी काही सामान्य आहे ना सामान्य स्त्री आहे मी.
आज कालच्या युगामध्ये फोटो कॅप्चर करणं हे देखील पॅड झालय ना.
आणि आता कसं झालंय आधी एखादाच कॅमेरा असायचा ना छोटा आता सगळ्यांच्या मोबाईल वरती सगळ्या प्रकारचे कॅमेरे आहेत.
हो हो.
त्यामुळे ते हवं तसं आणि पाहिजे तसं फोटो कॅप्चर करू शकतात.
हो फोटो काढू शकतात रील बनवू शकतात.
हा.
वेगवेगळे व्हिडिओ क्रिएट करू शकतात.
हा.
हो
आणि आता कस झालय मनुष्यबळ कमी झाले ना यामु सगळ्यामुंळे नाहीतर एक फोटो काढण्यासाठी दोन माणसाला एक पोज शिकवायसाठी आणि एक फोटो काढण्यासाठी म हा मग आता कसं झालंय फोटो करणार असतो तोच सांगतो पोज कशी द्यायची.
कशी द्यायची किंवा आज कसं झालंय ज्याचा फोटो काढायचाय तो रील बघून आलेला असतो. त्या पद्धती हो असे पोज द्या अशा पोजमध्ये फोटो काढा असं सांगतात ना ते फोटो काढणारे.
हा.
म ते कॅमेराची क्वालिटी तीवर अवलंबून असतं.
होय.
आणि पोज देणाऱ्याच्या चेहऱ्यावरती, कलर वरती, मेकअप वरती- ती. ओरिजनल पाहिजे असल फोटो तर कॅमेरा चांगला पाहिजे.
हं.
आणि मेकअपवाला, मेकअप जास्त असला तर? मग कॉपी छान नाही येणार.
हो ना.
हम्म. आता वट पौर्णिमेला बघितलं नाही? स्त्रियांनी आदल्या दिवशीच - फोटोशूट केलं. म्हणजे आदल्या दिवशीच सण साजरा केला वट पौर्णिमेचा.
हां. ते सणाचं गांभीर्यच राहिलं नाही ना स्त्रियांना.
हां.
फोटो साठी काहीही करू शकतात.
हां. म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच वडाला फेऱ्या मारल्या.
हो.
म्हणजे तो-
त्या वेळीचा संदर्भ त्यांना-
तो नवरा किती- किती नशिबवान असेल? कि वर्षातून दोन दिवस, आदल्या दिवशी फोटोसाठी एकदा- फेऱ्या मारल्या. आणि दुसऱ्या दिवशी सणा दिवशी पण फेऱ्या मारल्या.
हां. तो नवरा तर नशिबवान असणार आहे. त्या-
हां. म्हणजे चौदा जन्म मला हाच नवरा पाहिजे.
असं म्हणत असतात.